हॅलो.
हा बोल की श्रद्धा.
काय करायलास वैष्णवी.
काय नाय ओ बसलेली.
बरी येसं.
हा मी मस्त, तू.
मी पण छान.
काय मग बाकी काय चाललंय आणि
काय नाय बई निवांत हाय बघ.
कॉलेज वगैरे.
नाही अजून चालू झालं, तुझं.
माझं पण नाही अजून आता होईल. अनिक थोड्या दिवसात.
हा हा एक्झाम झाल्या
एक्झाम पण झाली रिझल्ट पण लागला.
होय काय. माझा अजून रिझल्ट लागायचाय अ आणिक आठ दिवसात लागेल
हा हा
आणि काय घरचे बरेत काय.
हा आमचे सगळे बरेयेत बघ तुमचे
सगळे छान
ते कम्प्युटर क्लासला जातीस काय?
जाते की ग तू?
मी पण जाते सोड. काय काय चालूय मग? तिथं.
चालू आहे बेसिक चालू आहे.
काय टायमिंग हाय.
दुपारी जाते ब एक वाजता जाते मग क्लासमध्ये जायला दोन वाजता तिथून क्लास करून मग येते घरी संध्याकाळी.
हा पूर्ण दिवस त्यातच जात असेल तुझा.
होय कॉलेज चालू व्हायच्या आधी कमप्युटर क्लास पूर्ण करणार आहे ब.
होतय ना.
झालं नाही तर ऍडजस्ट करायचं.
ते तर आहेच सोड.
हम्म.
बाकी आणि मग काय?
काय नाही बाई नीवांत हाय बघ. खायचं प्यायचं झोप मायत भाऊ कितीविला आहे ग तुझा.
तो आत्ता आठवीला गेला‌.
हा हा सुट्टी असेल काय चालू झालं.
नाही आता एक तारखेपासून चालू झाली की स्कूल पण त्यांची
हा हा आठवीला गेला.
हा आता आठविला गेला.
हम् ह् मम्मी प्पा
आहेत बघ सगळे बरे आहेत त्यांच्या त्यांच्या कामावर आहेत. चालू हाय सगळ्यांचं.
हम्म.
तुमचे मम्मी पप्पा?
आहेत की मम्मी आहे नव ग फोन घेऊन बसल्या ब आता मालिका बघत.
आज्जी ग‌?
आज्जी आहे की. च्या करालिया. पिनार.
पाठवून दे.
व्हॉट्सअप वर पाठवून देऊ काय.
चालेल की.
वैष्णवी आहे का. च्या प्यायला बोलवालीया ब तुला.
हा तूच ये घेऊन आजीला आमच्याकडे.
आणि काय चालू आहेय.
काय पाऊस आहे तुमच्याकडे.
बंद झालाय ग.
आम तच्याकडे भरपूर आहे ग.
पडा लागला.
हो खूप मोठा. लाईट्स पण गेलेत.
गेला.
होय.
ह घडघडाय लागलय मगाशी पडालता खर आता बंद झालाय.
आमच्याकडें अजून थांबलाच नाही.
हा हा.
सुरूच आहे.
हम्म गडगड ब आज बाजार एका हाय.
आ
आणि पाऊस पडलाय, पाप, पाप त्यांचं काय सगळं नुकसानच कि,
होय बाजारवाल्यांचं सगळं नुकसानच के ग.
होय
हा तर नेमका बाजारच्या दिवशीच हो ते पाऊस तरी
होय परवा गुरुवारी पण पडला नाव.
होय नेमका बाजारच्या दिवशी त्याला जास्तच येतो, आणि मुद्दाम केल्यासारखं.
बकी. गुरुवारी तुमचा बाजार असेल ना, निपणीचा
हो. आणि काय मग कुठे टिप वगैरे काय. काढला नाही सगळं या वर्षी.
बक्की बाई काय नवत.
आपलं काय कधी कुठं जायचं प्लॅन काय सक्सेस होतच नाही.
नाही होत कधी ठरवलं, आणि कधी जाऊन आले असं कधी झालंय.
जऊय का आता.
ठरवलेलं प्लॅन फिक्सकटतात, म्हणताना, मी तर ट्रिप काढायचच बंद केल आता.
पण मज्जा येते, ग जरा फ्रेंड सोबत फ्रेश वाटते ना बाहेर जाऊन आल्यावर.
हम् बघ कुठे जाऊ आता काड तूच. आणि सगळ्यांना सांग पण
काढलं तर पहिला येतोय तो बोलतात सगळे आणि जाऊया म्हटलं की मग प्रत्येक जण कार सांगत बसत बघ मग ते एकट कोणतरी नाही, म्हंटलं की नाही मग ते दुसर पण नाही म्हणायला चालू करते मग पूर्ण त्या ग्रुपचच नाही होतय ते असेच होतय
हम्म
मग काय त्यातलं ते रसच जातोय सगळा जायाचा
मूडच ऑफ होतोय अगं जाऊच वाटत नाही
हा तेच की एकात दुसऱ्या नाही म्हंटलं की मग काय ग सगळे असले की कस मज्जा येतीया नव्ह
एक नाही म्हटलं कि त्याचा मित्र नाही म्हणतय
हा
पूर्णच विस्कटतय मग
फीसकटतय ते कॉलेज मध्ये पण कोण नेत नाही थर्ड इयर ला नेत असतील ट्रिपला
परवा अभिनव पण फोन केलेला
हा
तो पण म्हणालता कि? कोम्यी आल्यानंतर जावूया म्हणून ट्रिपला
हा
हम्म
मग जाऊया की तो कधी येणार आहे
तेचं काय माहित बाईंना परेड आता झाल्या
हा
काय माहित आता सुट्टीला कधी येतोय?
आला तरी पण तो काय दहा पंधरा दिवस असेल
होय वीसच दिवस सुट्टी हाय म्हणालता. बाई मग आता काय एक दिवस काड म्हणायचं सुट्टी कुठेतरी जाऊन या फ्रेंड सोबत मित्र मैत्रिणींच्या सोबत
आता त्याला पण घरी सगळं अस भेटायला ते येणार त्यांचे रिलेटिव्ह मग काय? तरी पण विचारूया विचारायच तस विचारून घेऊया आला तर मग काय जायचं
मज्जा करून यायच
येतो म्हंटला तर मग काय सुट्टी द्यायची नाही
अभिनव सांगतो म्हंटलाय की त्याला एक दिवस सुट्टी काढ जाऊया सगळे मित्र म्हणून
त्याचे पेपर झाले अभिनवचे
त्याचे झाले की ग मे मध्येच झाले त्याचे
मग आता काय इथं गावी आहे काय तिथंच हाय?
नाही सुट्टीला आलेला तो परत गेलाय
हा, हा
बहतेक पुढचे क्लासेस घेणार आहेत
त्याचा रिझल्ट अजून आला नाही काय?
आणि त्याच अजून एक महिन्यान येईल
हा, हा
ते कुठं किती दिवस झालं फोन करायला नव्हतो
हा.
म्हणता न गेलो
गेलीस बर झाल घे. काय ग हे आग बाई काय हे कॉलेज क्लास मधन कनी घरी आल्यावर असं कंटाळ येतोय की काय करू वाट वाटत नाही बाई ते संडे ला एक असं काय नाही हाय का
राव म्हटलं
करते की ग आठवण तर रोज येते तुमची
वय आठवण आली असती तर तवच केली असतीस पण
करणार की का असं कस
हम्म
तेच की कॉलेज हे क्लास त्याच्यामधन क नाही घरी आल्यावरले कंटाळ यते हंग रोत च रुटीन नासतं तेच तेच त्यामुळे कुठं मी प सध्या तर कधीच कोणालाच सध्या करायला नाही फोन
अर्पितानी प्र अर्पिितनी प्रतीक्षा काय करायला
त्या आपण नाहीत की डिग्रीच करायला त्या आपण दोघी
कोण केलेले काय कोण
एवढं माझ्या ह्याच्यात नाहीत म्हणजे माझ्यासोबत एवढं काय बोलत नाहीत ग त्या मग आपण तरी कस आहेला
मला वाटलं तुला फोन करत असतील
हम् मला कसं कररते
काॅगल
नाही बा माझ्या कुठे फ्रेंड त्या ना तुझ्या
माझ्या कुठल्या तझ्या
असं कस तुझ्यास की बाई
कुठे गेलाय भाऊ कुठे दंगा आईना आवाज
आज सुटे ना त्यामुळे गेल्यायताास स्कूल वर खेळायला आता येईल बघ आता चहाचा टायमिंग होय तस आहे ना ग्राउंड जवळपास
हम्म हम्म
टायमिंग झाला आता येईल बघ दंगा करायला
येते ब सोनी सोनी चादी म्हणून
काढत बाय तुझे आठवण काढत येत सारखं
होय
श्रद्धा दिदी कॉल केलेली काय म्हण विचारतोय
हा हा
केलेली म्हंटलं
मर तू सना दसरी
काय बोललीस
तगरी
हा हा तुझा भाऊ ग
त त्याच पण कॉलेज चालू झालंय
हा काय घेतलं ग तू
सायन्स घेतलाय ग
सायन्स घेतला कोणतं कॉलेज
सीएम बी घेतलाय
हा हा अससतेे
हे
हा हा असं दे घे त्यांचं त्यांनी तरी
ु ती दंगा केला पहिला स्टार्टिंगला
हा
कॉलेजचा चवट वाटण झालंय
ते तरच प्रत्येकाच जास्त तेसड
कायच करवटन झालंय
ह
नाहींगा इकड तिकडं विचारा हे काय करायचं ते काय करायचं धागे झाले आता
ते पहिलंच तसच होत ग काय कळत नाही माहत नसते आपल्याला पण काय बाकीच
मी सांगितलेल त्याला पहिला स्टार्टिंगला भीती वाटते्या कॉलेज चालू झाल्यानंतर काय वाटत
हा एकदाम ओळखी झाले की मग काय वाटत नाही सोड जायला यायला पण सोबत कोणतरी पाहिजे न
आहेत कि त्याच्या शाळेचे मित्र आहेत कि ब त्याच्या सोबत
हा मग काय वाटत नाही सोड थोडस तेवढच थोडे दिवस जरा हे वाटते ग नवीन जागा नाही सगळी त्या कस दहा दहावी पर्यंत एखाच जागे गी
होय एकाचा की एकाच गावात
गावातून कसं पण चालायचं इकडं तिकडं हुडच दुड्या मारत आता जरा नवीन जागा नवीन टीचर्स होय ते तरी आहे सोड
हचालत नाही लगे च मेसेज येतायत. फोन लाव.
होय ते पण तस चिठ्ठ्या आहे सोडते कॉलेज
तस पाहिजेच ग.
लय अभ्यास होतो.
अ करते ना अभ्यास
सोड काय झाल करतय ते आता एकदा त्यांना सवय लागली की मग काय नाही सोड
करतात ना त्यांच त्यांनी